हं..
नमस्कार..
नमस्कार काय चालंय...
एकदम निववांत बघा जरा आवाज लेट येतो वाईट.. ल असल्यामुळे त्यामुळे जरा हे करा..
बरं बरं बरं..
हा..
हा होय आता उठलंय पंधरा मिनटं झाली,
बर बर मग मेसेज केला म्हणला हाय एक जागा... बघावं
नाही नाही नाही हा.. आता काय जेवन झोपायचे हे होत लगेच टाइम हतो.,
े झोपायच तयारी..
झोपायची तयारी परत नाईट शिफ्ट साठी.
विषय सगळा अवडच झाातय तर आहे का ना.
लई लई बा अवघड आहे ते काय बोलून फायदा नाही. किरने टूरने तर फार.. लईचन झालंय रे इकडे आल्यावर.
आता त्याला आता त्या बोल मीट करायला लागणार ना त्यामुळे ते त्याचा विचार करणार. आपला विचार थोडीच टरणार आहे तू..
हा तिकडे बर होत असं म्हणायची पाळीली...
इिथता त्याच्यावरती. ती गेम होत असणार मग ते म्हणणार मग मला पण तसच करायला पाहिजे आता...
बरोबर बरोबर...
तुझं रिपोर्टिंग त्याच्याकडे नाही मगतो काय हे करत का म्हणजे असं काही....
नाही नाईट शिफ्टला तोच असय ना.... नाही शिपला तच असे..
अच्छा आहे.
हम्म... कारण आठ नंतर त्याच्याकडेच सगळं येते...
बर बरं बर बर.
असे.
मग तो किती ते कितीच्या शििकले तर आता.
आत्ताास तो सात ते चार आहे बोल.
सत्य चारक.
हा.
बरं बरं बरं..
ते चार आहे कारण ते त्याचं हे होतंय ना. ओव्हरलॅप होत होता आधी साडेनऊ ला..
हा हा हा हा...
त्यामुळे्हा....
अच्छा अच्छा..
हिला रिलीज करायचं असं म्हणत होत.. शिकालात
अच्छा अच्छा हा
ती आठपर्यंत असते.
हा त्याच्यामुळे ते साचला येत काय मग..
हा त्यामुळे तो साातलाय त...
हा मगे काय अपेट बेट घेत असेली याकडूनी जात असेल...
हा मग काय ते नॉनस्टॉप ते काय त्यांना डॅशबोर्ड वरच बसवले दोघांना पण.
बर बर बर बर कंटिन्यु ते बघत रहायचं काय कोण काम करते कोण नाही.
हा कुणाचं काय चालंय कुणाचं काय चाललंय कुणाचा मेल आला कुणाचा गेला. आणि सगळे ऑब्झर्वेशन सगळं मग ते कॉल सेंटरमध्ये ठेवत नाहीत का एक माणूस. पर्मनंट सेम कॉल सेंटर दुसरा काही नाही हा त्यांना फक्त बघायचं बाकी काय करायचं नाही
हा हा हा काल त्याला जेवाय आमच्यासोबत बसल्याला त्याला असच म्हटलं जेवायला आमच्यासोबत बसल्याल रे
हा हा
त्याला असंच म्हटलं हर्ष कस काय
हम्
तर म्हणला ये नंतर येतो म्हणला अरे अस कस काय म्हणलं त्याला जरा घेऊन यायच नाहीस होय
हम्म.
तसं चालत नाही म्हणला आमच्याकड म्हणलं अर काय जेवणाचं.. टाइम झालाय म्हटलं तर घेऊन यायच की ते.. नाही ते विषय तेन हे केला चेन्ज केला.
हम्म चेंज केला नाही नाही ते सांगूनच ठेवलेलं आहे दुसरं कि तुम्ही हे करायचं नाही म्हणून. एकत्र जायचं नाही आणि रिल्वर आल्याशिवाय उठायचं नाही. बोलू नको कुणाला म्हणजे कैलाशला न हेला कुणाला काय बोलू नको.
नाही नाही नाही कसला विषय काही होत नाही ते कायलाच कसं य ते तू जेवायला आलास सोबत आलास तेवढीच त्याची चेष्टा असते.. बाकी काही
हा नाही कारण कस आहे माहितीय आहे का ते इंटरर्नल्ली लगेच कैलास पर्यंत जरी गेलं ना ते इकडे लगेच पोहोचल ते दोन मिनिटात.
ते काय किरण्याला अपडेट कोणत देत असणार लगेच ही चर्चा झाली.
एक्झॅक्टली कोणतरी असणार आहे तिथं ते अजून मला नाही कळायला कोण
हा हा हा त्यांची लोक असत्यातच ना. जुनी सिमेंटिकवाली सगळी असणार आहेत
हो सगळी सिमेंटीकवालीचं आहेत ती
त्यामुळेच त्यामुळेच त्यामुळेच ते विषय झालाय त्यांचा
हा आणि हे जे कल्चर कल्चर आहे की नाही. तुमचं हे गोल ते गोल ते भरा आणि हे भरा. हे नसत आलं बरं का म्हणजे आपण हेला होत. तो माहिती आहे तुला डब्लूटीसी ला
हा हा.
त्यावेळेस फालतूगिरी कुठे होती वन ऑन वन मंथली तू होतस का डब्ल्यूटीसी ला.
होतो की दादा तिथंच जॉईन केलं मी ह डब्लूपीसीला मला वाटतंय पाच सहा महिने काढलय मग इकड आलो.
हा तुझ्या आधी तीन महिने आम्ही काढली जास्त नऊ महिने काढली. हम्म तू ऑक्टोबरला आलास ना
सप्टेंबर च्या एन्ड ला पंचवीस तारखेला
सप्टेंबर एन्डला आलास
हा मी पंचवीस ला आलो परत संदीप. चतुर्वेदी सवीसला आला आणि रोशन ऑक्टोबर मध्ये आला लगेचं त्या नेक्स्ट वीक मध्ये हमम आता बॅक टू बॅक आम्ही तिघे जॉईन झालतो
हम् हम पण सगळ्यात भारी निघाला काही म्हण दीपक भारी निघाला सगळ्यात.
मबा रेविन्यूवाली माणस आहे ज काच असते भरपूर आपल्याला
खतरनाक म्हणजे त्याला इथं अठराचं होतं
हम्म
आणि तिकड डायरेक्ट त्याला पंचवीस का तीस झालं बँंगलोरमध्ये.
आणि त्याला हो आणि त्याला कसं आहे ते त्याच्या लोकल एरियात गेल्याच झालंय ना ते त्यामुळे त्याला बेस्टच झालं ते हम्म.
ते तर आहेच आज
तुमचा फेवर्हेट माणूस गेला गी लाल डे परवा.
कोण ओ?
स्लॅब वर बघितलं नाहीस काय?
नाही आहो काय. सॉंक्स वाले
हा
काय सांगताय.
अ जा लाजवाला
अरे नाही नाही नाही नाही. आर आर आर वाईट झालं तरीच ते परवा दिवशी काहीतरी जेवायला होतं ना तेव्हा ते सोप खायला आलेलं सोबतच होते. स्माइल केलं तर म्हटलं चायला आज तरच काय स्माइल कराल.
नाही ते. लाॉस्ट झाला ते कसं भेटायला तिथं आलती ना जेंट आला पर लेडीज गँंगला सगळ्यात. तेव्हा ते कळालं की हे लास्ट डे आहे वाटत आपल्या काही ओळखीच नाही त्यामुळे काय नाही नाही आपल्या ओळखीच नाही ना त्यामुळे आपल्यावर काही नाही.
को कोणालाच बोलले नाही.
नाही नाही नाही ते त्यांच्या आपले लेडीज गँगला वगैरे ग हम्
अ अरे देवा. वाईट झालं आमच ते बहुतेक आम्हाला भेटायला आलं असल. खरे ते चुकून दिसल नाही ना.
हा तुमचं टायमिंग
टाइमिंग जुळल नसेल. ते अ ह्याच जे आहे की नाही. अ कोण ते ही ही आली होती माहितीय का काय नाव तीच ते आवाज भारी होता बघ तिचा.
बंद रे
सॉफ्ट सिंगर नाही का रे. अरे काय नाव यार तिचं नाही नाही नाही. गेले आपल्याला बिल्डिंग मध्ये भेटायला आली होती ती सगळ्यांना माझा लाच डे हा साऊथ इंडियन लुकडी ह आवाज आवाज भारी होता तिचा.
हा राईट राईट
बहुतेक कसं आहे माहिती आहे का ते हा गाणं ॲनिमल ॲनिवल डे गाणं म्हंटली होती ती.
हा हा हा
हम्म आ मर मी काय
हा काय बघा तुम्ही तुम्हीच जाय ना झालायचा.
हकला अता आम्हाला.
नाही नाही चांगले ह्यान म्हणतोय रे बाकीच्याच भलं व्हायला लागल. ते अ तुमचं कवा होतंय असं म्हणतोय.
हम्म्, हम्म, लई मागे लागल की होत नसते तस ते त्यामुळे माग लागण सोडून दिलंय मी.
नुसता आपलं ह्याच्यावर नोकरीवरती रोजच्या रोज लॉगिंन करा. म्हणजे दिसलं पाहिलं लो या चार लोकांना की हा ऍक्टिव्हली बघतोय. तुला काल बोललो तस. ती एक अलता कॉल बालेवाडीचा पण ते जोराच आहे रे मग ते तुला माहित नाही तर म्हटलं काय पाठवून उपयोग नाही.
नाही नाही झो झोरा कसं करत्यात रे मारणी आपल्याला काही रेट पपत नाही झोराचं.
तेच किमान म्हणूनच म्हनलं खरं मी तुला म्हणल तसं जरा युट्यूब वर बघ. काय भेटते का झोराच माहिती भेटली जरास आता कळालंच की. कुठ काय असत सबस्क्रिप्शन कुठं असत्यात काय ते कसं आता आपण जसं मॅन्युअली ईनवाइस मारायचो ना.
हम्म.
क्यू कोड ऍड केले की ते प्रोडक्ट ऑटोमॅटिक नेटड ऍड होते तसच ती पण असते म्हणजे तिथ पण मॅन्युअली इन्वाईस करायच असेल तर तसंच करायला लागतं फक्त त्याची प्रोसेस जरा वेगळी आहे. ते जर तुला कळालं ना तर मग काय इझिली होऊन जा्ईल तुझ् पण.
ओके.
मग ते पण टाकू शकतोस टुरिझम वर.
हा ते तर आहेत ते तेवढं एक जरी ऍड झालं तरी हे बास आहे ते बघतो आता त्याला
हा बघा बघा जरा ते रिझ्यूम जरा हे कर की लेका जरा माहित काय कर जरा तो बघितला मी. जरासा असं एकदम जुन्यातला वाटतोय रे अट्रॅक्टिव्ह वाटत नाहीये.
मला जरा सॅम्पल पाठव की एखादं.
सॅम्पल पाठवू काय? थांब जरा मी
एखादं सॅम्पल चांगल असेल तर पाठव ना.
पाठवतो. पाठव
कारण माझं मी हे कोणाचं बनव-बनवलं होत माहिती आहे काय? तो आपलं हा होत ना आर
ह्, हं, हं.
आररसेन बनवलं होता मीन.
मग काय
आण सेमच होता आररचा. असं काय नाही वेगळं काही हे नव्हतं त्याच्यामध्ये त्यामुळ आर आर आणि मी हेचं कॉम्बिनेशन केलं होत ते अ आपला रोहनच. हा फक्त हे पॅराग्राफ वगैरे त्यांन लाईन आउट केले होते. आणि मी लाईन आऊट नाही केलेला. असं.
चालतंय चालतयं मी बघतो एखाद चांगला फॉरमॅट असला की नाही मी पाठ वतो लगेच.
चालतंय की.
हो, हो, हो.
म काय तेच बाकी चाललंय जरा निवांत चाललंय आता. आवरायच.
हा, हा, हा.
मग काय ते एक, दोन गोष्टी घेऊन यायच्या आहेत बाहेरन ते आणून मग गुड नाईट करायच.
हा बरोबर तुम्हाला जेवून झोपाव पण लागल परत.
हा झोपायला लागणार आणि अ उठायच असते तीन साडेतीन ला उठून मग आवरून
हा, हा.
चार, पाच वाजता काम चालू.
बरोबर आज जरा जास्त वेळ झोपाय मिळालं कारण आज काही घरात नाही म्हणल्यावर
हा ते इतर वेळेस कसं होत ते गाडी आली हे त्यात काल ड्रायव्हरने ते घोटळा केला. ते आणि बोंबाबोब म्हटल काय लेका म्हंटलं काय काम अ त्यानं काय केलं होतं माहितीे हे काय? तर मागच जे तेच बंपर होता ना
हा
तो होता लई स्ट्रॉंग होता त्याचा
हम् हम् हम्म
त्यामुळे ते गेट ला त्याने चांगलाच डॅमेज केला.
अच्छा अच्छा अच्छा
त्यात नेमक चेअरमन आला ज्याला मी दोन वर्ष तोंड पण बघितलं नव्हतं त्याच त्याचं काल तोंड बघाय लागलं येच्यामुळ
आच्छा असं झालं काय.
हम्म चेरमनचा आणि आपला पंगा आहे.
आता पण तू असं पण तुमचं रेट वरच आहे ना मग ते कस काय विषय एवढा
आ
तु तिथं रेटंवरच आहेस
नाही नाही रेंट वरच आहे पण ते कसं आहे माहिती आहे का महा सी माणूस आहे एक नंबर
हा हा ओके हम्म हम् हम्
पेमेंट ला जरा जास्त त्रास देतो तो
आच्छा आच्छा ओके झालेला आहे काय विषय काय त्यासोबत
आधी स्टार्टिंगलाच झाला पहिल्याच महिन्यात आ त्याला चांगला वाजवला होता मी
हा हा हा हा ओके
तोंड बघितले ना मी त्याचं तोंड बघितलं दोन वर्ष ते काल बघायला लागल मला योग आला होता भेटायचा. तेच भेट झाली काल बाकी तुमचं काय म्हणताय आणि
काय नाही आज काय घरात नाही त्या मूळ जर चाललय हळू हळू हळू करायचं
हा पोरगी गेली
गेली गेली साडेसात लाच हा हा आता कसं आहे थोड्या वेळात कट होईल कॉल किंवा नाही तर परत लावू मग
चालेल की चालेल होय किती वेळेच असतोय
मॅक्झिमम बारा मिनटं
होय काय मगं होईल आता कट पंधरा सेकंड हा तेच
तुम्हीे जेवला काय जेवायच हाय आजुन
नाही आता जेवायला बसणार जेऊन मग झोपायच थोड्या वेळात
ते कट होईल आता ओके लाव परत
चालतय हा हा